हॅलो, हॅलो.
नमस्कार ताई, बोला. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय. बोला ना. नमस्कार म्हटलं. झोप नाही ऑफिसला आहे मी. म्हणून तर एवढा टाइम होतो कॉल उचलायला. हा.
जेवण वगैरे झाल? डब्बे खाल्ले? हॅलो.
हा.
डबे खाल्ले? जेवण झालं? हॅलो.
हॅलो जेवण झालं. जस्ट लंच लंग झाला होता.
हम. मग बाकी तुम्ही काय करता, काय नाही, कुठलं असतं?
एकदम मजेत येत. आमच्याकडे आज पाऊसच नाही ये. आमच्या कडे
ऑफिसलाच आहे का? अच्छा, काय म्हणता? नाही, कुठे गेलात का फिरायला? अच्छा, हा. आवडतं का फिरायला?
हो.
मला पण खूप आवडतं आता. खूप म्हणजे खूपच. आता तर वातावरण पण असं झालंय ना.
हा.
हाऊस वाढला की अशी तिकडे-तिकडे फिरण्याची ओढ लागते. तेमस्त ह.
असं वाटतं, गाडी घ्यायची आणि मस्त निघायचं.
हा, मग काय तर हो... लास्ट टाइम मी गेलो होतो. लक आता एक वर्ष होते बघ आता चालू आहे प्लॅन अ गेल होत आपल्या इथेच पुण्यामध्ये जवळपास फिरायला सेग चांगली घाट कोपत तर गणपतीपुळे वगैरे अशा ठिकाणी
बरोबर नाही चाणच येते हे म्हणजे जेवढे बघा ना तेवढे आहे म्हणजे मन भरत नाही तिथे गण पती बुडाला पण तो समुद्रकिनार आहे किती छान आहे
खूपच मस्त तर लाटा असं म्हणजे एकदम भारी वात त्यां एकट बसा होता कपडा व गला त्यांची वाट बघत त्यांच्याकडे बघत आणि सनसेट तर मग बघायचं काम असण हम्म मा स्वत वातानाकी जे हा धावपळच्या जगामध्ये म्हणतात ना क तिथेलासा ख वेळा असतो कॉलेजेत आहे हॉस्टेल सगळयला भेटात हा बरी हा सगळ सगळ्या गोष्टी थोडसा स्वतःसाठी पण जे काटत
मग मग कस कधीतरी वेळ भेट तो ना आपल्याला असं वाटतं एन्जॉय करून घ्यायचं मस्त फुल
हा ते चणा
म्हणून पावसाची वाट बघत असतो
आता पावसाची वाट बघतोय आपण आता आला समजा आपली काय म्हणतात ते प्रतीक्षा संपली समजायचं
हो नाही पाऊस राहिला ना मग हिरवळ राहते असं म्हणजे न सारखं भारी अ दिसतो ब
अ तामिनी घाट जो आहे ना तो इतका म्हणजे असा एकदम आत्ताच्या कंडिशन मध्ये आता सोपजली मी आहे त्या ठिकाणी बाहेर ऊन दिसते पण तिथलं वातावरण जर इमॅजिन केलं ना
हम्म
वेगळच म्हणजे वातावरण ते आनंदमय थंडगार तर थोडा थोडा पडणारा पाऊस की
आणि ते धबधबे पण किती भारी दिसतात ते धबधब्यांचं तर किती सुंदर
नाही बरं म्हणजे बरेच असे म्हणजे थोडे थोडे असे छोटे छोटे काही काही ठिकाणी छोटे छोटे तर
त्र्यंबक कडे तर किती धबधबे दिसतात ते म्हणजे असं मन असं काश्मीर सारखं आल्या सारखं वाटतं
आता काश्मीर तर काय आता नशीब अस तर काश्मीर बोल
नाही नाही त्र्यंबकेश्वरला
हा त्र्यंबकेश्वर ला ह तिकडे पण नाही पण मी गेले नाही आ
कश्मीर सर्कलचे बस हम्म म्हणून भटकंती करायला पाहिजे
त्या ठिकाणी जाऊन
हा पाव सात जायला पाहिजे पण
हो जायला तर पाहिजे हम जला शवा कडे
हो
एवढच माणसा ना
कधी कधीम ये राहात नाही वेळ राहात नाही किंवा कुठेतरी जाण तमुग गस
वळ तर खरं तरळ काढाय लागत
हम्म आमचं तर मोठं कुटुंब आहे ना सगळेजण जातो आम्ही
अच्छा जॉईंट फॅमिली
हो त्याच्यामुळे सगळेजण एकत्र गेलो म्हणजे गाडीच करतो डायरेक् इग पुरीस ते न
ठीक होत पट आता कस आहे आता मुलांच्या शाळा वगैरे पणगू आशाच्या मध्ये आता गावकळ सकाळी भटकन उठायचं त्यांच आवडायचं त्यांच टिके येथे सगळ्यांचच डजस् करता करता पण पूर्ण वेळ असं निघून जात आणि त्या सुट्ट्या पण घटल्या ना एक रविवार भेटतो त्यात पण आपण फिरायला जायचं की मनातिे एक्स्ट्राची कामं करायची हा एक मोठा इश मग ते सगळं मण यच असेल तर मग एक रात्र अगोदर सगळं काम करून ठेवायचं क हा आपल्याला दुसऱ्या दिवशी जायचं आहे आणि मग चाल
मग ती तयारी हा ती तयारी तर करावीच लागते
लांब दोन तीन दिवस नाही झालं तरी ऍटलिस्ट एक वन डे टड्रिप कररीऊ जाते सा
ती तयारीला धावपळ होऊन जाते आपली महिलांची
मग आपल्याला जो आपल्याला स्वतःला जाय अस तरी स्वतःच कराव लागत सगळ्यांचं भरून जावं लागत आणि सगळ्यांसोबत उत्तर गायचं म्हटलं तरी सगळ्यांचं पण करायचं स्वतःच करायचं म्हणजे सु कस नाही पण ते म्हणतात नाथ च्या त्याच्यातून पण शिक का एक पल
करावच लागत ते बर काढायलाच पाहिजे खरंच ते काही का अस आहे ना पण एक आनंद मिळतो तो किती त्रास असो काही असो आपण बाहेर निघालं ना तर मन फ्रेश होऊन जात आता असं उत्साह वाटतो एकदम
हा आणि हा योगायोग पण बघा ना आता कोण तुम्ही कुठे मी कुठे ओळख नाही
नाही ते
पण सहजच आपला म्हणजे तस हो आपण मन मोकळा आणि आपल्या विना अस आपल्या आयुष्यावरती घडतय असं कोणी अस करी पण ऐकायला पण नसत आणि बोलायला तर नसत समजा पण या त्याचाली टलिस्ट बोलणार आणि ऐकणार तरी भेटलं सांगा.
म्हणजे याच्यातून आपल्याला एक हे समजत की एकमेकांना क कसं आपण ॲडजस्ट करायला पाहिजे असं आहे की नाही.
बरोबर आहे ना
प्रत्येक कॉल म्हणजे आपण करतो ना आता मी समोरची व्यक्ती कशी आहे काय आपल्याला नाही माहिती ना
हो ते पण आहे समजा काही नाही काही जर आता आपण म्हणूनच ते केलं ना त्यांनी की समोरच्याला विचारायचं. योगा फ्री आहे का किवा काय
मग तेच न मक
तरी आपण समोरचा माणूस पण समजतो. जगातले सगळेच लोक असे जी हे असतात.
पण एक भारी वाटत पण आनंद वाटला तुमच्याशी बोलून खरंच
हो ना
हो मस्त वाटलं.
तेच आता मी माझा हा पहिलाच कॉल म्हणजे मी केलेला पहिला कॉल आहे हा
हा का
ह
अरे वा छान छान!
बाकी मग आता काय क नेक्स्ट ट्रिप कुठली असणार आहे कुठे कुठे
आम्हाला इकडे जायचंय आता, भंडारदरा नाही तर मग सापुतारा
हा हा भडार जा बसते बसते बरचात माझ्या उयर केली वाटक हा फ्रेंडशिप लास्ट इयरला
तेच
आर्या बघू ना जमलं तर आता आहेतच पावसाचे दिवस तर हो हा हा तुम्ही पण करा का अ पण ज हाण
ब
हा हा ठीक आहे छान वाटलं बोलून हा
ओके.
ओके बाय